हॅलो, नमस्कार कशी आहेस.
मी छान आहे. तू कशी आहेस.
मी पण छान आहे. अ अग आज ना शाळेत आपल्या अ जे अ विषयी आपण चर्चा केली होती ना त्यामुळे ना मला आज त्या विषयावर तुझ्याशी काहीतरी बोलावेसे वाटत होते. ते
अच्छा, खूप छान आहे. सण हा आपल्याला जीवनातील आनंदाचा आणि उत्साहाचा भाग असतो. बोल ना काय झाल.
हो मलाही असं वाटत होत. म्हणूनच तर मी तू तुझ्याशी बोलायला आले होते ना. मला तर असं वाटतं ना कि, जे सण आले ना कि सगळीकडे आपण आनंदाचे वातावरणच तयार होते आपल्याकडे. आहे ना.
हगदी बरोबर बोलली तू. लोक नवीन कपडे घालतात. घर सजवतात. आणि एकमेकांना शुभेच्छा देतात.
हो मलाही असं वाटते. आणि ना मला जे सणांमध्ये सर्वात जास्त आवडते ना ती तर म्हणजे कुटुंबातील सर्वजण एकत्र येतात ना. खूप चा चांगल वाटत मला.
हम्म मलाही. रोजच्या धावपळीच्या जीवनात सणामुळे सर्वांना एकत्र वेळ घालता येत.
हो अगदी बरोबर हे खरं आहे. आणि आपल्या भारतात तर अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात. है ना.
हो बरोबर. प्रत्येक धर्माचे संस्कृतीचे आणि प्रदेशाचे वेगवेगळे सण आहेत.
हो दिवाळी झाली. होळी झाली. गणेशो सण ईद, क्रिसमस, गुरु पौर्णिमा आणि अ अनेक असे आपण सण साजरे करतो ना.
हो प्रत्येक सणाचे एक वेगळे महत्त्व आणि परंपरा असतात. माहिती आहे का तुला.
हो मलाही असं वाटत की प्रत्येक वेगळे वेगळे महत्त्व आहेत. परंपरा जी आहेत ना आपल्या त्याची. आणि सणांमुळे तर आपल्याला आपल्या जे संस्कृती आहे त्या त्याची ओळख होते ना.
हो बरोबर. आपल्याला परंपरा आणि रीतीरिवाज पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवता येत. त्यामुळे सणा जपणं खूप महत्त्वाची आहे.
हो आणि जे आपले सण आहेत ना, त्या सणांमुळे तर आपल्याला स्वादिष्ट पदार्थ ती बनवायला आणि खायला मिळतात.
हो प्रत्येक सणाला खास पदार्थ असतात. त्यामुळे सणाची मज्जा आणखी वाढते.
हो. मला तर सण्याच्या आधी ना घराची सफाई केलेली खूप आवडते. आणि क करायला पण आवडते. आणि पदार्थ खायला तर खूपच जास्त आवडते. तुला
मलाही. घर स्वच्छ आणि सुंदर दिसते. ही खूप आनंद होते.
हो मलाही अस वाटत. खूप आनंद होतो. मला जेव्हा माझ घर सुंदर दिसतो ना तेव्हा. आणि सणामध्ये तर बाजारातही खूप गर्दी असते ना.
हो लोक खरेदी करतात. भेटवस्तू घेतात. आणि सजावटीच्या वस्तू विकत घेतात.
हो अगदी बरोबर. सणामुळे तर लोकांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढते ना. आणि भेटवस्तू घेतली कि, त्यांना आणखी अ खूप चांगलं वाटत की आपल्याला कोणीतरी भेटवस्तू दिली.
हो अगदी खरं बोलली तू अनेक लोक ह्या दिवशी. मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना भेटतात. सणाच्या शुभेच्छा देतात.
हो अगदी खरा म्हंटलं तू. आणि काही सण तर असे असतात की आपल्याला निसर्गाचे महत्त्वही शिकव शिकवून जातात. नातेवाईकांना आपल्याला भेटून किती चांगलं वाटतं ना त्यात.
हो तसच काही सण चांगल्या विचाराचे आणि सदाचाराचे संदेश देतात.
हो हो, अगदी बरोबर म्हंटलं तू खूप छान. आणि सणांमुळे तर जे मुलं असतात ना त्यांना खूप आनंद होतो त्यांना नवीन कपडे भेटतात तर किती आनंद होत त्यांना मिठाई खातात.
हो त्यांच्या नवीन कपडे सुट्टी आणि विविध कार्यक्रम यांची खूप उत्सुकता. असते नेहमी लहान मुलांना.
हो अगदी बरोबर म्हटलं तू. मला वाटते ना की सण हे फक्त आनंदासाठी नसतात पण. जी आपली परंपरा आहे ते तेही पुढ पुढे चालते ना आपल्याशी.
बरोबर ते आपल्याला. एकता सहकार्य आणि प्रेम याचे महत्त्व ही शिकवतात.
हो अगदी बरोबर म्हटलं. आपली जी एकता आहे ना आणि सहकार्य आणि जे प्रेम आहे. ते आपल्याला जे आहे खूप महत्व शिकवते. आणि आजकाल तर काही जे लोक असतात सण खूप मोठ्या प्रमाणात साजरे करतात. तात
हो पण सण साजरे करताना पर्यावरणची ही काळजी घेणे खूप महत्त्वाची आहे तुला काय वाटतं.
हो मला तर अगदी खरं वाटलं ते जे तू बोलली ना! कि सण साजरे करताना जे पर्यावरण आहे त्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. हे अगदी बरोबर आहे. स्वच्छता आणि जे सुरक्षा आहे, ना यांची यांचा जो विचार आहे. ते केलाच पाहिजे.
हो सणामध्ये गरजू लोकांनाही मदत केली पाहिजे.
हो त्यामुळे सणाचा आनंद सर्वांना, अ पोहोचतोना सर्वांपर्यंत पोहोचू शकतो.
हो मला वाटते सण हे आपल्याला जीवनातील आनंदाचे क्षण असतात.
हो अगदी खरं म्हंटलं तू. हे ना आपल्या जीवनातील खूप जास्त आनंद मिटते आपल्याला. जे आपनील आपले जीवनाचे क्षण असतात ना! ते खूप आनंदाय वाटते आपल्याला आणि जे आपल्या तणाव वगैरे असते ना ते आपण. विसरून जातो. आनंद जगायला शिकवतात ना हे सण आपल्याला.
हो बरोबर आहे तसेच. सणामुळे कुटुंब आणि समाज याच्यातील नाते अधिक मजबूत होतात.
हो हे तर खरं आहे सणाशिवाय तर आपण. जीवन खूप कंटाळावाने वा वाटले ना आपल्यासाठी. मला तर असं वाटत की जे. अ समाज आहे या यांच्यातील तर नाती अधिक मजबूत होतात ना जेव्हा आपण सण साजरा करतो तेव्हा.
खरंच सणविषयी. सणशिवाय जीवन खूप कंठाळवाने वाटेल
हो अगदी बरोबर म्हंटलं तू जे आपले सण आहेत ना ते आपल्याला खूप जास्त आनंदी करतात आणि सण आपल्या जीवनात रंग भरतात ना आणि आनंदी आणि उत्साह भरतात त्या
हो बरोबर आहे हो बरोबर बोलली तू आणि आपल्या भारतात किती प्रकारचे सण आहेत वेगळ्या वेगळ्या स्टेटमध्ये वेगळ्या वेगळ्या अं सणा सण साजरे केल्या जातात वेगळ्या वेगळ्या विषयी साजरे करत जातात वेगळ्या वेगळ्या समाजात वेगळे वेगळे सण आहेत ते सगळ्या प्रकारे भारताचे लोक एकत्र येऊन साजरे करतात मला ही खूप आवडते गोष्ट
हो म्हणूनच तर आपण जेव्हा एक अ एकमेकांना भेटतो तेव्हा आपल्याला किती आनंद होतो ना एकमेकांचे सण् साजरे करतो तेव्हा आपल्याला किती आनंद मिळतो
हो बरोबर आहे सण साजरे करताना पर्यावरणचे आणि स्वतःवर पण खूप लक्ष दिलं पाहिजे
हो आणि जे सण आहेत त्या त्यामध्ये तर आपण गरजू लोकांनाही मदत करू शकतो ना किती अ छान वाटेल त्यांना ज्यांना
हो बरोबर आहे काही दाहाण दान करू शकतो काही सेवा करू शकतो गरजू लोकांची वृद्धा आश्रम किंवा अनाथ आश्रम मध्ये जाऊन काही दान करू शकतो त्यामुळे त्यांना पण सणाचा आनंद घेता येईल आणि आपला पण मनाला खूप शांतता वाटेल
हो अगदी खरं म्हंटलं तू त्यामुळे तर आपण सणांचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो ना त्यांनाही आनंद होईल आणि आपल्यालाही आनंद होईल किती छान वाटेल ना आपल्याला
ह बरोबर बोलली तू प्रत्येक धर्माचे संस्कृतीचे आणि प्रदेशाचे वेगवेगळे सण आहेत ना दिवाळी होळी गणेश उत्सव ईद ख्रिसमस गुरुपौर्णिमा अनेक प्रकाराचे सण आपण साजरे करतात सणामुळे आपल्याला आपली संस्कृती ओळखता येत
हो अगदी खरं म्हंटलं तू आणि जे प्रत्येक सण आहेत ना आपल्या भारतात ते वेगळे महत्त्व सांगतात आपल्याला आणि मे परंपरा असते ना ते वेगळी वेगळी असते तर आपल्याला संस्कृतीची जोडून राखतो ना तो
बरोबर आहे सणामुळे लोकांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढते हे प्रेम असंच जपत राहणं खूप गरजेचं आहे म्हणून आपले सण जपण ही आपली संस्कृती राहिली पाहिजे
हो अगदी खरं म्हंटलं तू आणि सर्वात जास्त तर महत्त्वपूर्ण हे असतं की स्वादिष्ट पदार्थही बनवले जातात ना आपल्या घरी सणामध्ये
हो सणामध्ये कस आपल्याला नवीन कपडे सुट्टी आणि विविध कार्यक्रमाची खूप उत्सुकता असते ते नेहमी आनंद राहतो आपण एकत्र राहतो सहकार्य करतो प्रेमा आणि महत्वा महत्त्वही शिक शिकवत आपल्याला आहेफोन
हो जेव्हा कधी काही सण आला ना मला तर अ नातेवाईकासाठीठी आणि मित्र मैत्रिणीसाठी तर भेटवस्तू घ्यायला इतकं चांगलं वाटतं ना मी सगळ्यांसाठी काही ना काही घेते
नाही तर खूप चांगली गोष्ट आहे मग यावेेळेस का घेणार आहेस
मी तर विचार करत आहे की तुझ्यासाठी एक वॉचच घेणार आहे मी
अच्छा तर तू मला सरप्राईज सांगितला
नाही नाही सरप्राईज तर मी तुला आतापर्यंत सांगितलंच नाहीय हे तर मी सगळ्यांसाठी जे घेतलं होतं ना त्याच्यामधून सांगितलं तुला
अच्छा चल बरं ठीक आहे
हो मला तर खूप चांगलं वाटलं तुझ्याशी बोलून आपण प्रयत्न करू की सण आनंद आणि जबाबदारीने साजरा करूया
हो नक्कीच आणि आपल्याला संस्कृतीचा अभिमान बागडवी बाळगूया
चला धन्यवाद
धन्यवाद